आवाज येत नाही ब्रेक व्हलाय.
आलो बघ बाहेरी मध्ये
हा बोल आता आवाज आला. खडखडीत, काय म्हणतेस, आवाज यालाय काय माझा? हॅलो
रेंज मध्ये ये तु पण. काय करायल्यास? बर बर ठीक आहे. काय नाही घरात आहे घरातच आहे आता मी सध ध्या.
गेल नाही लाब्ररीत.
प्रॅक्टिस तुझं काय चाललंय जातेस का नाही टायपिंग ला.
माझं पण टायपिंग क्लास चालू आहे, क्लास चालू आहे.
लायब्ररी.
लायब्ररीला पण जातोय, पण आज‌ जरा सुट्टी घेतलीया.
बर! कुठलं कुठलं दिलीस. कुठला दिलेस एक्झाम?
कोटाची तेवडी एक दिल्या. आणि आता बघायची आता. एमपियसि द्याव म्हणालय.
हे एसएससी च फॉर्म भरलिस
एसीसीचा भरणार आहे ग!
बर बर बर! भरून घे मग लवकर, मला पण सांग भरताना, दोघी जण मिळून भरूया.
चालतेय की अभ्यास पण दोघी मिळून करूया, काय येत नसल तर मला विचार. सिलेबस बघ मॅथस पंचवीस मार्क क्लासला पंचवीस क्वेशन असतात पन्नास मार्क्सला तरी रिजनींग पंचवीस क्वेश्न पन्नास मार्क जी के पंचवीस क्वेशन, पन्नास मार्क आणि इज पंचवीस क्वेशन, पन्नास मार्क एवढं जास्त प्रिला. मेन्सच मग पुढं वेगळं म्हणजे टॉपिक वाढतं मॅथच
टायमिंग काय किती आहे म्हणजे केवढा वेळ असते
एक तास आहे बघ काय ज मीडियम लेवलचा पेपर असतंय गं.
तुमच्यासाठी मिडम असो तुम्ही टॉप्पर आहे सा
काय तस नाही पण अभ्यास आपण रेग्युलर केले ना होतय व्यवस्थित. तुझं कसं झालं तुझं काय जिकला लूस लूसेंट वापरायचं ब टीसी ना तुला सांगते टीसी काय म्हणलीस हम!
हॅलो!
आवाज येतोय का आता? रेंज
जरा रेंज मध्ये या तुम्ही.
मी रेंज मधे बसलेय बाहेर येऊन.
वापरायच. आमच्या इकडे पणून नाहीच की हो उन्हात आलाय बाहेर.
नाही ऊन भरपूर आहे यावेळीस उन्हाचा तडाकालाय. के जावा पानी पितजा
आमचं चालू आहे प्रॅक्टिस उन्हातानात.
म्हणणच म्हणलं जरा हैड्रेड राजात जा, उन्हाळा खूप आहे.
तू पण येणारस नव प्रॅक्टिस ला आव्हाण रक्षाच.
प्रॅक्टिसला येणार आहे मला सांग की कस कसं आहे. कसं कसं करायचं. मला डाईट प्लॅन सां
डायट का दिवसा पाणी पाच लिटर व्हायला पाहिजे बस बाहेरच काही खाऊ नको, लई पुढे आहेस तू आधीच वडापाव ते असलं चालत नाही
पूर्णच बंद करायचं?
हा
हम्म बरं बर आणि, म्हणजे पालेभाज्या ते न खायच्या ना सगळ्या
सगळं पालेभाज्या डाईट असते मोड मटकी भिजून खा
हा. मला तू प्रॉपर प्लॅन ह प्लॅन सांगशील काय डाईटचा. हॅलो. हॅलो.
ह.
आवाज येतोय काय.
आवाज इना.
हा आता आला काय? ऑफरिंगचा इश्यू आहे
सांगितलेलं डायट.
नाही डाईट सांगितलेलं मला ऐकू आलं नाही पाणी फक्त पाच लिटर प्यायचं एवढंच ऐकू आलं
जरा रेंज मध्ये ये तू
नाही अग रेंज मध्येच आहे, मी बाहेरच बसलोय
मग तुझा आवाज ब्रेक व्हालाय माझा आवाज तुला क्लिअर यालाय आणि
होय माझा आवाज ब्रेक व्हालाय काय खरं मला तर फुल्ल रेंज
हुं तुमच्या गावात टॉवर नाहिय तेवढी सोय करा टॉवर नाही, बस नाही सगळी किट किटकिट.
होय टॉवर, बसच करून घ्यायला पाहिजे. ते मला डाईट प्लॅन सांगशील का तेवढं?
बरं सकाळी रनिंगला जायच्या आधी थोडस कॉपी प्यायची मग दहा पंधरा मिनट हा विदाउट शुगर ब्लॅक कॉफी
हा.
आणि केळ खायचं.
बर, हॅलो
तेच खाय नंतर हॅलो.
केळी खाय आता ऐकू आल्या नुसता केळी खायची आणि
त आवाज लई ब्रेक व्हायलाय.
आता कुठं जाऊ सांग मी.
आता मी तर रस्त्यावर हाय उन्हातान्हात मम्मी दंगा करायल्यात. हुं ऐकू आलं का नाही? तुला यायला आवाज,
नाही फक्त केळ खायच एवढंच ऐकू आलं पुढ काय खायचं?
मोडं मटकी, मोडं मटकी, बदाम अक्रोड सगळं भिजवलेलं असतय बघ कडधान्य तेन ते खायाच. च नाश्ता दुसरा काय
बर.
साडेबाराला जेवण करायचं पोटभर त्यात दही ही ताक जेवनात. तेलकट् तेन काय खायचं नाही.
बर.
संध्याकाळी आणि प्रॅक्टिस ला जाणार असलीस तर मग स्टॅमिना वाढव की ताक ताकात जास्त
होय.
रनिंग जास्त करणारह्यास असलीस का नाय ताकावरच भर द्यायचं. हुं ताक भात आणि ताक भाकरी खाल्लीस तर चालतंय.
होय.
हा.
बर बर.
प्रोटीन पावडर पण घेतलीस तर बरं होईल कारण तू नवीन नवीन हाईस लगेच प्रोग्रेस होईल.
प्रोटीन पाव पण त्याचा इफेक्ट होणार नाही ना बॉडीवर काय माझ्या. प्रोटीन पावडरचा.
प्रमाण.
प्रमाण पण असतय काय त्याला?
हा होय प्रमाणाप्रमाण घ्यायचं असतय ते तुला केवढं सुट होतय ते पहिला घ्यायला कोठून बघून घ्यायचं आपण. पहिल्या दिवशी जर रगंच घ्यायचं चिमटभर ते जर सूट झालं तुला काय अंगाला खास तेन नाही उठली तर दुसऱ्या, तीसऱ्या दिवशी आणि जरा वाढवायचं. असं कर आपण मुलिंनी फक् त आर्धा चमचाच घ्यायच असतय ते मग मुला मुला एक चमच घेतला तर चालतय मुलांची पावर वेगळी मुलींची वेगळी.
होय.
तू कधी प्रोटीन घेणार हाईस तवा सांग तुला जाऊया आणायला आपण. जयसिंगपुरात प्रोटीनचं दुकान हाय नवं ग.
प्रोटीनचे दुकान असतील की.
बघूया घे आपण मला पण घ्यायचंय संपलाय स्टॉक माझा.
बर बर ठीके.
खरी अशी उकडलेल अंड.
हा हा उकडलेलं अंड परत चिकन? चिकन खायचं का नाही आ. म्हणजे पूर्ण मसाला ते तिलाला खायच नाई. होय नुसत बॉइल केलेल खायचं होय.
हा साडेचार पाच वाजता गूळ शेगदाने खायचं आणि
बरं.
येता जाता खातच जायचं.
बरं.
आणि रात्रीचं दूध पण प्यायचं कंपल्सरी झोपताना. चिकनवर दूध कसं पिऊ म्हणा आता दररोज कुठे चिकन खानाराय चार, पाच दिवसा
चिकन वर दूध
कस काय प्यायचं म दुध के तो चिकन.
हम्म. हॅलो.
तेन प्यायचं ग. आणि शक्यतो दूध सकाळच
हा. शक्यतो. हॅलो हॅलो. तुझा आवाज चाल्लाय.